हॅलो
हॅलो जावाजेत नाही. म्हं खराब आहे तुमच बहु बाहेरचा आवाजमज यय ह. आमलाणस्कट करून लाव म हे करून लावते हॅलो. माझा येतो पण तुमचालाही कमी येतोय मला.
अरे मग कसतततो. तुझ खूप
बहुतक तुमच ब्लूथ खराब आहे वाटतं.
खर इ रेट बल्पंत ये.
बहतेक हे पला नाही चालत वाटतं नॉईस कन्लेशनच घेऊन टाका नाही ब्लूटूथ. ये ना आवाज तुमचा.
अळकय द.
नाही ना खुरकुर खरखर वाजतंय.
हॅलो. आवाज आ रहा आहे क.
आवाज आ रहा है लेकिन बारीक आ रहा है.
ब्लूटूथ काढून ते भेडे ह्याच्यामध्ये घालायचें ना हेल्मेट मध्ये.
मेलपेटपती बर.
अरे मग त्याच्यामध्ये कस होत आवाज स्पष्ट लागतो मोबाईलला.
हो अरे पण मघ रस्ते. रस्ते नाही हर न बीज नाहीत.
महि नाारक म आ. आता रोज मित्रांसंग बोलतो ते्हा येतो आणि माझ्यासघ बता येत नाही का तु्हाला.
नरेंद्र.
अच्छा नाही येणार हो.
कठीठी आहे नावालागे आ.
लावा बरोर हा बंद करा चालूच नाही पण फोन चालूच नाही ब्लूटूथ बंद करा फक्त. हम्म फोंकट करशज. ह ह ह ह समसया हा.
बलत.
बॅकग्रउं ल ह याच चवलो असणार नो. वर्णओडा किती नोटिफिकेशन वालं तिकड ऍप बंद करा ते.
त नोटिफिकेशन तर म पस् न होतो बा आजू. वेबसईट गला का नोटे बी रुपये नट न दुसर सई ते होतो.
मग ते होममध्ये जाव त्यातं ते कॉलिंग मधन होममध्ये जावंडत होमं बटन धवं. हॅलो. हॅलो हा..
हॅलो!
आत्यत आ बरोबर.
मग तोझच प्रॉब्लेम होत ह त.
नाही नाही माझा ना मी ब्लूटूथ नाही लावलं मी राड कार्न लावला फोन.
आता दहा मिनटात कानावर ठ बोलते का ह. म आता नवीन कॉल कर ना.
नाही नाही मग हा कॉल कट होतो कट होतो न भाई.
आता पण मग आताच्या तरी कमटी वडवड झालेली त चालती का.
चालते चालते म आपण दहा मिनट बोलायची ना ते तर बारा मिनिट बोलायची दोन मिनट फालतूची बडबड केली ना. दोन मिनट वाढवायची चांगली बडबड असं राहत ते.
मग आता कधी प्लॅन करायचा जायचा.
जायचं तुम्ही सांगा ना कधी करूया.
मग एक काम करू आपण
सॅटर्डे आता ऑगस्टच्या नंतरच पाहावं लागेल आपल्याला.
हम्म सेकंड सॅटर्डे आणि
फोर् सॅटर्डे.
हो हो.
नाहीत मग काय करू यावेळी कांचन म्हणते न येऊ असं. पण मला वाटतं का मला वाटत नाही. आता मी तिला घेऊन गवा कारण मला इकडे ह्या वेळी जायचं पत राणीकडं.
ओके ओके.
मग तिला कुठ तिकडे घेऊन जाऊ परत
मग तसं तर आपण कोल्हापूरला पण जाऊ ना
जाऊ नाहीतर मग काम करा तुम्ही मला घ्यानचावधी तेव्हा तरी कस येणार ती तेव्हा आणली असती कांचन ला मग
हम्म
तेव्हा महेश भी बोलणार मी भी येणार तेव्हा संदिप भी बोलणार मी भी येणार सगळ्यांचे प्रॉब्लेमच जाऊ दे पाऊ पुढचं पुढ हे नॉर्मल कॉनव्हर्सेशन केलं तर पण चालतय फक्त विषय एवढाच राहतो का दोन्हीकडनं मी जर एक वाक्य बोलले तुम्ही एक वाक्य बोललं पाहिजे फक्त मी एकटेच बोलत राहिली आणि तुम्ही बोलत राहिले असं नाही च एवढाच अर्थ आहे त्याचा
अच्छा अच्छा
हम्म तुम्ही तुमच्या जॉबवरचा आढावा सांगू शकता
चालतंय मग
हम् रेंचा एरिया आला काय तुम्हाला ह
नाही नाही रेंज बिंजचा एरिया नाही रेंज बिंजचा एरिया नाही म्हटलं सेकंड सॅटरडेची तिकीट बुक करतो मग तुझा येला
सेकंड सॅटर्डे ला काही आवाज कट होते बरं का मधी मधी आवाज ब्रेक होतो म्हणजे येत हॅलो आवाज येत नाही मध्येमध्ये बहुतेक आपचा इशू आहे हा आता येतोय हम् काय म्हणत होतीस
म्हटलं फोर्थ ला येतो मग मी घ्यायला मग त्या हिशोबाने करू प्लॅन आपण मग कसं कसं करायचं
तुम्ही आता एक तर दोन दिवस त्या त्या दोन दिवसात थांबायचं कुठं जायचं कुठे ठ हा विषयष
मग मी डायेट कोल्हापूरला सुूज करतो ना
हो आणि
तरी मग तिथून जवळ काय पडेल पहिल्यांदा
आपण पन्हाळ्याला नाही न गेलो अजून
नाही, पन्हाळयाला एक काम करू!
नाही तर कनेरी मठ पण नाही ना पाहिले तुम्ही अजून कनेरी मठ हा यायल ज म्हण ना
स्कूटी केवन या म्ह म एक काम करू एक पहिल्या दिवशी आपण अनेहेरी म्हटला जाऊ मी उतरलोक त्या दिवशी सकाळी सकाळी हम्म हो सगळ्याच इम्पॉर्टंट क्वालिटी नाश्ता करायच आहे कोल्हापूरमध्येध्ये कुठे काय कसं आहे
तो महालक्ष्मी मंदिर पाशी तुम्हाला नाही का हे खायच
अरे हा ओके ओके मग सकाळी सकाळी दर्शन घेऊन आणि मग तिथे नाश्ता करू मग तिथून किथती किती लांब पडेल मग क निरटची तू
कंदरी म्हटतरी तिथलं म्हटलं तर पंचवीस तीस आहे ना
पंचवीस तीस ओके पज रहायला आपल्याला
आ एकतास धरा बार नाही हो एवढं वाजून चालणार नाही लवकर तिकीट घेऊन गेलं तर मग सहाला बंद होत ना ते परत
बस साडेसात ला, आठ ला मी पोहोचतोय तिथे समजा. त्याच्यानंतर अ नाश्ता वगैरे ज यला कि वेळ लागते, किती नाही.
बर गर्दी असली लाईन मध्ये उभा राहायची का मुखदर्शन घ्यायचे त्याच्या व पिंडी गर्दी हा मग गर्दी नसली का मग मुख दर्शन घ्यायचं. नाही पा- पादुका दर्शन घ्यायचं समोर -समोर. आणि मग गर्दी असली का मग मुखदर्शन घ्यायच. मुखदर्शन होतं व्यवस्थितचं नाही काही. स काही प्रॉब्लेम नाही, हम्म मग तिकडन तस मग जा मग एक काम करू तसं का तिकडनं तसच आपण जावु कनेरी मठला. कनेरी मठला दिवस जातो पूर्णपण दिवस म्हणजे आर अर्धा दिवस. अर्ध दिवस, अर्ध दिवस तिकडे गेला काम आपण पन्हाळ्याला जाऊ, नाही रे! पन्हाळा तिकड लांब पडतोय परत.
नाही नाही नाही ते धुळे भरपूर आपल्याला मुक्काम करायला लागणार आहे.
मग काय करावं चेक करावं लागल आपला कुठ कुठ काय काय आहे. मगच आपण काय करू शकतो.
एक काम करू कनेरीमठला दुपारपर्यंत जाऊ. तिकडे जेवण वगैरे कर मस्त दिवस भरते बघू.
हम!
संध्याकाळीपरत कोल्हापूरला येऊ.
हाम.
कोल्हापूरला मुक्काम करू.
आणि घरला यायचं नाही का, मम्मी मला म्हणल काय आणली की तू घर शिवता.
अरे मग! तीन दिवसाचा विषय ना आता.
अच्छा हा!
हां तीन दिवस थांबेन मी काही नाही एक सुट्टी काढल म एक्स्ट्रा.
हां मग चालेल ना मग पुढं.
मग दुसऱ्या दिवशी आपण डायरेक्ट ज्योतिबाला जाऊ.
ते पन्हाळ्याला जाऊन पहिली,
अच्छा ओके सगळ सकाळी. हा ठीक आहे ना मग, मग मला असं वाटतं पण सकाळच पदर्शन होऊन जाईल फक्त
मग पण ज्योतिबाईकडे पडत पर पण ना तिकड, पड असा विषय ये ज्योतिबाला आपण इचलकरंजीला येता, येता य येऊ शकतो.
का मग तसं करता येईल ना मग एक काम करू पन्हाळ्याला जाऊ. पन्हाळा फिरू दिवसभर, येता येता ज्योतिबा जाऊ.
हम्म! तसं करायचं म.
कुठं फिरता येईल.
हम् नाहीतर आहे ना ज्योतिबा जर नाही झाला ना, आपण ज्योतिबाला जाऊन मारो लास्ट टाईम. तिकडे आहे ना एक हे आहे तुम्ही हे नाही बघितलं भाहुबली नाही बघितलं तिकडची,
नाही नाही.
हां बाहुबलीला जाऊ वरती जास्त स वरती तिकडावरती ते जाईन. मंदिर आहे बाहुवलीच आणि त्याच्या खाली जहाज मंदिर आहे.
जावू आदि.
हां, जहाज म्हणजे म्हणजे जहाजाच्या हच्यामध्ये बांधलेलंय जहाज होडीच्या आकाराचं. लैय मोठं मंदिर जैनांच ते पण लैय मोठं मंदिर आहे. ह कुठं?
काय मजा वंडर कंट
हां हां तिकडं आहे मोठं, तिथं परत अशी गार्डन आहे मोठ्याची मोठं परत. खाली जहाज मंदिला लागूनच खाली तिथ. मी पण वरती बाहुबडीला मी कधी कॉलेजमध्ये असतानाे त्याच्यानंतर परत गेलेच नाही.
आणि किती किलोमीटर पडेल मग आपल्याला समजा आता जो तिपावरण परत
पंधरा किलोमीटर
नाही नाही आपल्याला मग. कनेरी वरून परत हा इकडे यायचं तिथून पन्हाळा किती? आहे ह कोल्हापूर वरून
तिथनं जवळच आहे ते पण तेवढंच आहे पंचवीस तीस. म्हणजे कुठं कुठं कुठ स्टे आहे त त्याच्यावर हाय लास्ट आपण कुठ स्टँड पाशी केलं होतं तिथनं तिथन जरी म्हटलं तरी पंचवीस तीस
नाही स्टँड बसेस क्वालिटी पण जे म्हणजे जेव्हा पण ते करायचं ना त्या जवळच करायचं म्हंजे
ऍक्चुली पन्हाळा जवळ आहे. तिकडं ल लांब नाही दहा पंधरा मिटर आहे. हा दहा लेनईन दहा किलोमीटर आहे बरोबर बरोबर आता लक्षात आलं माझ्या बरोबर नाही म्हणजे इचरकरंजी इथे पंधरा पंधरा पंचेचाळीसिलोमीटर आहे. कोल्हापुरातून दहा पंधरा किलोमीटरचे मी म्हणत होत जास्ते. मध्ये कोल्हापूरे आणि तिकडचा रस्ता मला माहिती दु स्टँडचा रस्ता आहे ना.
हां बरोबर ना तो स्टँड चा रस्ता त्या बॅक साईड मी
बॅक साईडने खाली खाली गेलं का? हंं हे आहे ना रंकाळ्याचं. रंकाळा तुम्ही रंकाळाचा रस्ता माहिती तुम्हाला
पण रंकाळा बघण्या
होहू शक हा येताना रंकाळा जाऊळसो आपण चालत. मी काय म्हणत हो रंकाळाचा रस्ता माहितीय तुम्हाला रंकाळाच्या तिकडं त्या रस्ता्यानाच खाली गेलो का खाली खाली तिकडचं पन्हाळाचा रस्ता आहे. तिकडं न लई जवळ ये पन्हाळ पहिलं मी म्हणजे तिकडन आम्ही कॉलेज म असतानाच गेलोत फक्त आयशई
तिथे तिथे ते हॉटेल रंकाळे समोर का फेमस आहे.
आपण तिकडे गेलो होतो एकदा अख्खा मसूर पहिल्यांदा खाल्ली हो तिथं.
हा हॉटेलच नावच अख्खा मसूर हाय वाटत.
हां हां हॉटेलचं नाव अख्खा मसुरी बरोबर हम्म. तिकड जो पाहिजे तर इथवी रंगळ्यावरती ना येतानी